हा बोला ताई हा येऊ राहिला मी तुम्हाला कॉल केला तर मले पण लागला नाय कॉल
कधी
म्हणजे असं मी करून पाहिलं ट्राय कि ते लागते काय तर ते मला हून लागलंच. नाय मी तुम्हाला सांगितलं नाय. फक्त चेक करून पायल फक्तं.
हा नाही मंग माझं कार्य ऐप ऑन करेल पाहिजे ना.
हा असं ते आहे ना.
आणि लोकेशन पण पाहिजे दोन, नाही लोकेशन पण चालू पाहिजे दोन्ही इकडचं.
हो काय?
हा त्याच्याशिवाय लागत नाही की कॉल.
पण बस आहे ते ना.
हा म्हणून तर मग फोन करून पहिले सांगाव लागते की कार्या बो
नाही मग मी म्हटलं तर कायस सांगा ज ज प-पहिल्यांदना फोन केला प मी तुम्ही डबल फोन केला मला मले स परवा म्हटलं मी काही केला नाही फोन.
फोन करायचा आणि सांगायचं की कार्या ॲप ऑन करा, मग आपण ऑन केली तर मग लागते कॉल
ह, हा बरं बर ते तर मलाच माहित होतं.
हा सरमायचं काही काम नाही माझ्या जवळच असते मोबाईल.
तुमच्या जवळ असते काय? हा. दे पाया त्याच्यावर कि नाही आमच्या गावातील ले जनल कॉल केले कोणी म्हणे समजा माणसाजवळ फोन असते बाहेर आव मंग देतो नंतर.
हा बरोबर आहे.
हा मॅ मटलं जाऊ दे बाई पिक्चर सोडायल पूर्ण आता. लय झालं हि, मा माणसांन उचलला मग आपल्याला खरा वाट ते ना जाय प वेळ आहे तन ते फोन करणं.
माणसं म्हणतात रिकाम्या बाया आहेत, म्हणतात चालल्या रिका
हो माणसं तसच म्हणता हा कार्या ॲपवाले असतीन ते.
क्यावं रिकाला ताय म्हणतात ते.
रिकाम्या हात म्हणतात ते आता.
बरोबर आहे, जे पैसे येतात त्याच काही नाही.
त्याचं काही नाही ते मंग बायाच्या कष्टाची जाण असती तर मग देश आता लगु प्रगतीवर नसता काय.
तेच ना, मग ता रे
आपण किती काही केलं तर ते ज जमत नाही मानसाले. झाल चहा पाणी? हॅलो हॅलो
लेखी डा दाय
हा इकडे तिकडे कोणाचा हे नाही करापेक्षा बोलणं पूर्णलं ना.
मग काय तर फोन आला होता, कोणाचा व्हिडिओ कॉल आला होता.
हा.
ते कॉल आला की कट करा लागते ना.
हो हो हो, कर कट कराय लागते तु.
हा नाही तर मग आपला घेतल्यानेच आहेत की कॉल तो.
हाव हाव बरोबर आहे.
आता कॉल आला होता तो उचलला असता तर हा कट होऊन जात होता.
हो हा कट होत होता.
हम्म, अजून झाला स्वयंपाक?
नाय हो इतल्या लवकर.
ताई उशिरा करता वाटते.
हा वेळेवरच म्हणजे काय आता ईथल्या लवकर नाही करत स्वयंपाक.
हा ना जेवण करायला गरम गरम.
हा गरम गरम एक पोळी झाली की, बसले जेवण करायले.
हा हा बरोबर आहे.
तु-तुमचं झालंय काय?
नाही माझी देवराणी करत आहे स्वयंपाक.
म्हणजे तुम्ही एकत्र आहे ना सगळे?
हा तीन भाऊ आहेत, हे तिघजण एकत्र आहे मग आपापली ड्युटी वेगळी. दिलेली आहे स्वयंपाकाची.
हा काय मग तुम्ही सकाळचा करता.
हा एक टाइम सकाळचा, एक टाइम संध्याकाळचा एक एक जण.
एकेक जण बरं आहे.
मग आता रिकाम पण होत म्हटलं करून घ्या, करून घ्याचं. रिकाम बनायचा फोन.
हा हा हो बरोबर आहे. आता तुम नाही कामात असलं की, होत नाही की फोन करणं.
हम्म. हा कसं मुलांना भुका लागतात, आमच्या इथं आता पंधरा सोळा जणाचं कुटुंब आहे एकत्र.
बाप पंधरा सोळा जण्याचं कुटुंब एकत्र.
हा तिघं भाऊ आहेत ना.
हा ना.
त्याच्याच्यान मंग स्वयंपाकायला लागलं की, पाच सहा वाजतापासून लागलं नऊ आणि दहाच वाजता आमच्या इथं.
हो बरोबर आहे लागतच असते.
हा मग त्याच्यान मग आम्हाला काहीच नाही, त्याच्यात मधात काहीच नाही करता येत दुसरं.
मला जमतच नाही काही, समजा तेवढं मोठं स्वयंपाक बनवणं काय ते हे आहे का.
नाही मग त्याच्याच्यांन मग आम्ही कोणाच्या हेच्यात हेच नाही करत, आपला रिकामा टाईम असला तो टाईम देतो.
हा हा.
त्याच्यात करा मग फोन करा, काही आपलं काम करा.
हा हा. बरोबर आहे. मग तुम्ही समजा ते दोघी मिळून स्वयंपाक केला, तर ते नाही चालत का? एकटीला तर लय भारी जात असेन तो.
नाही आम्ही तिघी जणी आहे ना.
नाही समजा तुम्ही म्हणता आम्ही वाटून घेलाय समजा टायमिंग तुम्ही फिक्स करलाय, की तुम्ही सकाळी करसान. ते संध्याकाळी करतील. तर मग एकटिल समजा भारी जाते. तर समजा दोघी मिळून केलं त लवकर होती.
नाही उलट आमचं लवकर होते एक एकचा.
हाव काय?
हा ते दोघी मिळून केला की मग ते एकमेकीची वाट पहायला जाते.
हो बरोबर आहे वाट पाहिल्या जाते. हे पीठ चुरीन नंतर मग मी पोळ्या करीन.
हा त्याच्यापेक्षा आपापला केलं भांडे घासले आपले झालं का.
हो बरोबर आहे. भांडई सुडी असते ते ना?
हा सगळंच. आपापलं फक्त कपडे आहेत आपापले धुन
हा हो बरोबर आहे. आता तुमची हम्म
हम्म.
तुमचे इथं ऐकलं बाई सगळं एकत्र आहात म्हणून नाही तर आता असं राहिलंच नाही कुटुंब एकत्र.
करत आता मी जितके महिलांसोबत बोलली ना त्या सेपरेट सेपरेटच आहेत सगळ्या.
हा ना खरंच नाही राहिलं ना ताई. जर सतरा जणांच कुटुंब म्हणून राहिला तुम्ही, तर असं कुठच नाहीये.
हॅलो.
हा बोला ना.
हॅलो.
अरे बोला ना ताई.
हॅलो.
हॅलो हॅलो. अरे आवाज येऊ राहीला मले तुमचा. हॅलो.
हॅलो.
अरे बोला ना ताई मला आवाज येऊ राहिला ना तुमचा.
हॅलो.
हॅलो.
कायतरी बाय कनेक्ट आवाज नाही येऊ राहिला काहीच, कानाला लावलेलंच आहे ना.
अरे आवाज येऊ राहिला बोला ना, हॅलो ताई. हॅलो.
काऊन बंद करू काय हे? ते बंदही नई होत ना. दहा मिनिट हो नाही मग दहाच मिनिट होऊ देतो ना. आवाज नाही येऊन राहिला काहीच.
हॅलो, मला आवाज येऊन राहिला ताई तुमचा.
फक्त मी इच्छी उठून तिथं गेली तितक्या येच्यात ते आवाज कट झाला. एक तरी फोन बिन आला का काय तेच्यावर कूणाचा.
हॅलो.
लेट झाले अजून तीन मिनिट राहिले.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज येऊ राहिला ना ताई बोला ना. हॅलो, अरे आवाज येऊ राहिला ना बोला ना.
हॅलो.
हॅलो ताई आवाज येऊ राहिला म्हटलं तुमचं मले बोलान तुम्ही.
तिथं बसून पाय दुखायले उठले मी. हॅलो.
अरे आवाज येऊ राहिला, बोला ना तुम्ही.
हॅलो.
हॅलो आवाज येऊ राहिला तुमचा ताई मला. तुम्ही बोला न तिकुन.
आवाजच नई येऊन रायला काहीच, चालूच ठेवतो मी आता. हे बंद करून पाहू का बटन नाही तर याची, या कॉटची? ब्लूटूथ बंद करणार आहेत मध्ये, याच्यात ब्लूटूथ बंद नई होत ना. ब्लूटूथ बंद होतंय ना. हे खालीच नई घेतलेले होती ती स्क्रीन.
काय की मग
येऊन नई रायलान, ते खालीच नई जात ना. हे इथं कॉल सेकंदच आहे की नाही नाही जात ना खाली हे काय. राहू दे मग डॅमेट होऊ दे. झालं. तू आता आठ मिनिटं झाले ‌.
हॅलो.
आवाजच बंद झाला एकदम.
कोणी म्हणले आवाज स्पष्ट येऊ राहिले हेचा. मला चाललाच नई तैले, तैचे चुकून कई तरी झालं ते.
दोन मिनिटांसाठी बसाय लागते चुपचाप.
दोन मिनिट रायले फक्त आता. हं. आला गेलाला का घरी दोनच मिनट राहिलेत.
हाय मीन वन त्याला अगरबत्ती लावेले राहू दे.
दादा अगरबत्ती लावेलाय राहू दे रे दादा. हॅलो.
एक मिनिट राहिला.
खोटं बोलून मला काही पटल तर खोटं. तू मा मला मरीन बघ, तू मागेल की मना करू राहिली का एका अगरबती आणखीन एक पाहिजे, पण घे ना एक अगरबत्ती.
टाइमिंग टाईम तर तर पाय बरोबर. असा खोटेपणा नको करु.
सबका कहना है. एक हजारो मे
संग रहना है. फुलों का तारोका सबका कहना है. एक हजारो मे मेरी बहना है. सारी उमर हमे संग रहना है.